हॅलो हा काय कराल्यास? हो मी पण बसलोयं जेवण वगैरे हा झालंय जस्टचं.
चिनी.
चिनी स्कूल ला गेल्या.
श्रीशा.
श्रीशा पण गेले. शिनी वय शिनी झोपल्या.
हा, हा.
हम्म. काय नाही काल स्कूल ला गेलेली
हा.
श्रीशा आणि मॅडम तिला मॉनिटर केल्या म्हणे. हुशार आहेस तू खूपच खूप हुशार आहेस तू सगळं तुला येतेयं.
हा.
सगळी मुलं तिच्याकडच पहाय लागली म्हणे.
अरे बापरे.
ह् आणि मला कस तर खुश झालं मला कसं तरीच वाटायला लागलं सगळी मुले माझ्याकडच पाहतायत.
हा.
म्हणा लागली. आणि स उ उद्या संडे मंडे आणि जानेवारी फेब्रुवारी मला सांगायचं म्हणून सांगित ल्यात म्हणे. प्रिपेअर होऊ नये घरामध्येच.
हा, हा.
मग आज प्रिपेअर होऊन गेल्या सांगतो म्हणजे टीचरांना.
हा, हा. मग गड्डीला जाऊन आलो तिला कोणतरी म्हंटलं म्हण काक ुला आता लेक किना कराय चालंय मग हा. ते कल्पना वगैरे म्हंटली त वाटत कल्पना काकू वगैरे.
हम्म.
तर म्हणत्या आम्हाला कोण करणार असं म्हंटली म्हण त्यांना.
हा हा आम्हाला कोण करणार म्हण अधिक मासला आईला ओटी भरायच
हा गड्डेच्या आजी न ऐकली वाटतं मग मला गड्डे्याची आजी म्हणा लागलेली. मग सकाळी केरोळला गेल तो ते पैसे द्यायच होत म्हणून मामाचं तर तेव्हा मंडली आई हम्म. ते तिला एक कायतर दे. मग मीच काही नेलो नव्हतो मम्मी काही नको म्हंटलेली ना.
होय
अवन काय नेल्लोत तो मग ते माझ थोडं मग पैसे देणार होत पाचशे रुपये
कधी देणार होता?
ते ह्याच्यातलं राहिलेले ये ते एल आय सी प्रीमियम भरायला दिलतं त्यातलं राहिलं होत पाचशे रुपये देणार होता माझं मग मामान ते पाचशे रुपये दिला नाही मी म्हटलो मला काय माहित नव्हतं. त आता केरूळला गेलतो. पोळ्या पण बांधलेल्यात. ना पोळ्या पण द्यायचं होतंय आणि हे अ पैसे पण द्यायचे हुतय म्हणालो पाचशे रुपये दिलो, घे साडी म्हटलं माहित असतल तर तिकडूनच साडी आणलो असतो मी तुला
होय बरोबर आहे.
मग तिला म्हणालात. लेझी, हम्म मग दिलो मी, मग मम्मीला फक्त द्यायच राहिलंय आ का?
हम्म चालते मम्मीला पण करकी हा
अ सुनता मावशीला पण मुली नईत तिला पण
हू.
बघा कायतरी पैसे पाठवा.
पैशे पाठवा म्हणत्या व्हय?
हम्म. विद्याच काय परिसी ती नई. हम्म तू पाट तो म्हंटली, हा हा पाठवतो म्हंटलं हम्म एक हजार रुपय पाठवाय पाहिजे मग तिला
होय हजार पाठवायला पाहिजे, पाचशे काय पाठवतीस.
हम्म.
तर पैसे पाठवण्यापेक्षा केेलेलं इम्पॉर्टंट आय.
अह हा आ णि ते व्यवस्थित साडी त्या रेट मध्ये बसते ना सातशे आठशे रुपयला, पास
व्यवस्थित केल तर ते एक चांगलं वाटतंय. आणि पैशे पाठवायचं. तू पण मा य काकूला करायलाच पाहिजे होतीस.
मी कुठं काय घिऊन गेलतो, मम्मी काय राहुदे चल म्हंटली मला तिकडं कुठं काय आलय पण ती कड पण आलय ते
सगळीकडेच आलंय ग तन नंबर आमच्या घरात पण काय म्हणपस असं काय बोललेच नाही
हम
तिला द्यायचं तिला द्याय लागते ती काय करून आल्या का काय कला कायमचा पुरा येलेली तरवला
हो
हम्म हम् ती साडीने जनाले क
हम्म हम् मग आता हेलायक पाशे देऊन सोडतो आणि तिला हजार रुपये सोडतो मम्मीला मम्मीला
माझे पण देखी माझी पण देख पाचशो रुपये आणि अ ती हिला पण देत असताना माझ्या पा तुझ्या पाशी असं मिळून दे म
कोणाला
हा तलाच सुनकाला
नको तसं काय एकटे दिलं तर झालं
हम्म
एक दोघी मिळून पाचशे पाशे दिल्यात असं त्या नाही दोघी मिळून दिला तसं एवढं एवढं एवढ सुच दिात पाचशे पैशना काही हजार तयारीत काय असं म्हणायला हव हम्म मग मी म्हटल की यता वीस तारखेला यात्रा आहे हम्म तेव्हा आम आधीच करायचंय म्हण ते
हो हो अधिक मेनात संपतो या मावश्यालाो साडे वस परवडत तिथं काय आम्ही जाऊन काय करू शकत नाही
हा तेच क ह् बस् अनेक ह ह
वर्षा बघूनला
हम्म आलं की सतरा हजार सतरा हा सत साडेसतरा हजार रुपये पर्यंत गेलं प अजून खरं गॅस कटायचं वगैरे झालं गॅस कटायची वरची खर्ची अजून घ्यायची राहिल्या
का घेतला प नाहीडनस
कट करायचं होत
हा
हा मग त्यासाठी ते घेतलं नाही कडपा त्या सगळ्या खाली घालाय फर्चा किती किचन वरच्या फर्च्या टॉयलेट टॉयलेट वरच फक्त हे राहिल आता बाथरूम मधल्या फरच्या तिथं डिझाईन चांगलं नव्हतं बाथरूम मध खर्च्या आणि बाथरूम वरतीिथे कडपा टाकायला तिथे एक सात कडपा हा तेवढं आणि सिमेंट विटा सिमेंट विटा आणि ते विटा कमी पडल्या ते आणि सिमेंट विट दोनशे दोनशे विटा सांगितल्यात
घेतला का आणलाय का नाही अजून
बेटा आज येणार होत्या
हा हा
हम्म
मम्मी थांबल्यावर तिथंच आहे हं
अजून जातय म्हलं हम्म सांबला
हम् अनेक पंधरा दिवस जाणारच
आा
पंधरा दिवस जातो अम
हो एक लाख पाच हजारच लोन केलं
तच सर लोन केला म थोड पुरतात का पैसे
काय ते बलाच माित एक लग पास आधी मी पंचवीस
तू उुठला दिलीस तुझ्याकडच
शस
हा हा
ससी अकाौंट लोन
हम्म -हम्
हम्म
मशीेत काय म्हणली का काकू पैसे देताना करताना मग तिला साडी करत तु म्हणली नाही काय?
काय म्हणले नी? हम्
कि मुलींना करायचं आलंय? मांडले आणि
चांदी करायच आली मुलींना आणि आईला साडया नेसवायच्या असतात.
इथं तस नाही इथ जोडवा पण करायच इथे साडी
हा फुल आहेर फुल आहेर करायच असते. हम्म दुस सहा साडेपन्नास वेळेस हो. ती नितीनबाईची मुलगी तेच केली की जोडव्या आणि दोघांना फुला आहेर, साडी छान आहे. हम्म पिंक कलर मध्ये असं आहे.
ती आमचे सरू आमची चलाठ नंदान ची त्या भानगडीतच पडली नाही ती म्हणजे एकट्याला केलं की आणि पाच जणांना करायला पाहिजे ना.
नंदे कुणाला?
अ त हा आता आम्ही काकूल ह्या ना तर कुठून मुलली आहेत.
हा हा हा हा बरोबर. बरोबर.
मुली नाही ये. मग खर्च तचा जास्त हा भानगडीतच पडू नको म्हटली ती आयडिया केल्या तिथून पलीकडच्यांना पण मुली नाही ये तर त्यांना पण मुली हा आपल नाही. करायची भानगडीिकच पडू नको. काय झाले कीं
हम्म.
तू मुलगीला करायचं नको आणि कुणी कुणाला करायचे नकॊ.
हो.
हम्म असलं काम
जात सर घच
हम्म. खर्च लय म आता प्रज्ञा पण येणार की मम्मीला घेऊन म साडी.
येणार आहे की
च म्हणलं. काय म्हटलं म्हण. कुट बाहेर.
हॉल म मधला खोलीत.
काय सांगीतली. माजे
कोण.
पीओ पी करा लागल्यात ते.
मामा तेनी.
हम्म हम्म कुंडली सांगितल्यात काय माहित
कोणतर हाय तो कसलं. काय कसलं करणार काही माहीत नाही आता नुसत लाईट फिटिंग करून घेतलं.
हम्म हम्म
हम्म.
हाट फिटिंग अ पाइप्स टाकून घ्यायला आवडतं
हम्म अ नाही अजून ते.
हम्म. हम्म महोलत. तेवढंच करून घेणारेत व्हय.
हम्म अठरा आहे काय एकोणीस सांगितलंय.
हम. भीत कर मधली. हम्. खालीच होणार की घी जन्मली भिनंत
होय नाई किचन नाही फक्त हॉलमध्येग.
हम्म हम्
हम्म. म.
हॉल मध्ये.
हा अ एक मिनट. टेवतो मग.
हा बरोबर ठीक आहे हा.